येतोय का आवाज?
हो येतोय ना.
हो का?
हम्म.
कुठपर्यंत आल मग काम?
अ काही नाहीये कॉलिंगचे टास्क चालू आहे बघा आता.
हो का अगोदर किती काम केलं मध्ये?
अ अगोदर भरपूर टास्क झाले ना.
हो का.
कथा झाल्या आपल्या जीवनशैली कथा था झाल्या आणखी असेच प्रश्न होते बाबा आपले जनरलचे प्रश्न प्रश्न सोडवले आणि आता हे फोन चे टास्क आल्यात.
हो का मग.
हम्म. तुमचे झाले का हे पूर्ण?
नाही चालू आहे अजून.
हो का नाही माझे झालेले आहे.
जे मला मी मोबाईल बघितलाच नाही मला माहितीच नव्हतं. टास्क चालू झाले म्हणून हम्म.
नाही आमचे झाले, माझे झालेले आहे पण आता हे येणारे कॉल रिसीव्ह करते फक्त.
हम्म.
हम्म अजून हां पुढचे टास्क अजून आलेले नाही मला.
कधी येतील मग ते?
अ येतील आता एक दोन दिवसात कारण की हे टास्क झाल्याच्या नंतर समजा पुढच्या टास्क येणार आहेत आपल्याला.
हो का?
हम्म. तुम्हाला कसं वाटतंय कार्या ॲप मध्ये काम करून?
चांगलं वाटतंय घरबसल्या काम आहे हम्म. घरगुती आपलं जेव्हा वेळ भेटेन तेव्हा करायचं. मम्मी पप्पा कुठे झाईल? आवाजच नाहीे येत आहे. आवाज नाहीे येत आहे आवाज.
नेटवर्क इश्यू.
हां आता येत आहे.
हम्म.
मुलं आले असतील शाळेतून.
हो दोन वाजता येतात ते.
कितीत ते किती असते त्यांची शाळा?
साडेसात ते दोन असते.
हो का! मग आता त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचा असा.
हा, आता त्यांचा अभ्यास त्यांचं खाणपिण आता काय चालूच राहतं.
हम् हो का चाललंच मग.
हो चालेल चालेल हो, ते